हॅलो नमस्कार. शुभ संध्याकाळ काय नाही बसलेलोय. हा हा बनवलं गेलं
असन
अ ज आपण अ तू जेवणाचे महत्त्व माहितीये काय तुम्हाला? हा हा. आणि आपण अन्न पण वेस्ट केलं नाही पाहिजे प जेवढा लान
हो अन्नाचे महत्व मानवी जीवन आणि आरोग्याचे असतात आणि मत्मिक आर्द्रता हाय हा
अ जास्त बनवलं गेलं मग ते उरतं भाज हो ते भो पोळ्या उरता ते ना आपण अ अस गरीब लोक असत न आम आम आमच्या घरी तर कामवालीये ते मग त्या कामवालीला आम्ही बोलवून घेतो, आमच खालतीच राहते मग तिला बोलून घेत तो तिला भाजी वगैरे देऊन देतो आणि सुडसाट
हो कुत्र्या नाही आणि कुत्र्या ला पण दिल ना ते पण चांगल असत गायला
ते वगैरे त्यांना दिलं तर खूपच चांगलंये. हा अन्नची नासाडी खूप म लोकं खूप करता अ वााडत्या अन्न नासाडीचे भीषण करणा कारणे खूप कारणे अन्न
आणि अन्नाचे एवढे मोठे महत्वये हो अन्न म्हणजे आपल्याना ऊर्जा भेटते न तर प्रोटीन भेटत आपल्याना कस दु हे भेटते‌ शक्ती भेटते हा. अन्न खाण्याची एवढं गरजा अस होऊन गेले पण आता अन्नामध्ये पण कॅमिकल येतात. हा हो. हा. हा अन अन्नाच असं असत की त शरीराला आवश्यक असतात नसणारी ऊर जास्ते नाही तर पोषण मग आणि रोगप्रतिकारशक्ली हा प्रधान करून निरोगी आयुषक आयुष्या चा पायावर रा रचते ना
हा नाही अ तस नाही की भो आता न आपण वेस्ट करतो ना ते सांग तुम्हाला की ज आपण जे पार्टी वगैरे बर्डे पार्टी वगैरे करतो तिथ कसं आहे अन्न एवढ वेस् अन्न जात बघा. त्यांना पण वेच तच फेकून देतात ते लोक पण ते तसं नाही करायला पाहिजे कोणा
शाळा नाहीतर तर बाहेर फुटपाट वगैर
हा राहता ना त्यांना तरी द्यायला पाहिजे ते आणि अन्नाची नासाडी तर ना पाच पॉईंट दोन टक्के करत लोकं एवढी अन्नाची नासाली करता म हा अन्नाची नासाली केली नाही पाहिजे खूप घाणेर तर खूपच विचित्र येते अन्न जर आपण कसं आहे. आप प आता लोकांना ज्यांना खायला ना भेटत ना त्यांना विचारात हे अन्नाचं महत्व काय आहे. त्यांना पहतो त्यांना माहिती असतो ते काय खाता त्यांना ते खूप म्हणे बिचारे गरिबी दिवस काढत खूपच जणे मग आपण आपल्याना भ तर आपण असं फेकतो वगैरे
हा अ त्यांना त्यांना जरा पण भेटून गेलं ना ते म्हणजे
हा असं थोडीशी पण भाजी पेटली ना त्यांना तर असं त्यांना असं वाटलं ना आम्हाला खूप काय भेटून गेलो असं त्यांना वाटलं हम्म खूपज होतं.
म्हणजे अन्नाची बापे मध्ये लोांना एवढे अन्न भेटत नाही जे अन्न भेटणार त्यां अन्न भेट वेस्ट करतात आता मोठे लोक पण वेस्ट करून देतात.
भेटतो ना मोठे मोठे लोक ना तसेच करतात अन्नाचे नासाडी करतात. ज्यांना अन्न भेटत ना त्यांना विचारायला पाहिजे खरंच अन्न काय असतं असं. त्यांना खरेच महत्त्व माहिती असत अण्णाचे
हा अन्नाची तर बाप रे म्हणजे
ते अन्न म्हणजे असं आम्ही तर काय करतो आम्हाला जेवढं काम असत ना तेवढंच बनवत भले अ नाही राहिलं ना थोडस चालत आम्हाला पण म्हणजे जेवढ पोळ्या पण जेवढे लोक राहिले तेवढेच पोळ्या
त बाटली जाई बाटली जाई हो.
आणि जीवनसाठीठी अत्यंत महत्वाचे घटक हे बाकी लोकांना तर कसं आहे भेटयच नाही तुमचा आवाज यच नाहीये.
हा येत नाही का थांबा दोन मिनिटं हो.
ह अन्नाची म्हणजे मानवजे जेवण्यासाठी अस तर मचच गोट खा. अन्नाचे बन बिनदास निमित्तामुळे जीवन चालतो त्यामुळे अ म्हणजे मानवआणि त्यांच्या स म्हणजे मानव आणि त्यांच्या च्या रोगाचा परिणाम पूर्ण करण्यात येते खूप गंभीर आहे अन्न वाचावायला पाहि
आणि म्हणजे ज्यांना अन्न नाही भेटत त्यांना विचारा की अन्नाचं महत्व. काय बरंं अन मग तो वेज- पण आम्ही कसं करतो की म्हणजे जर वेळेस झालं तर वेळ सां असत म्हणजे प म नाही कापुरता बनवतो पण जर एखादस जास्त जर बनून गेल कोणी जे कुत्र्यायला गायला नाही त कोणी जात ना गलीमध काओ
हा त्याचे अ आम्ही का तो आमच्या घरी कामाला येते मग त बिचारे आहे गरीब जो अस त्यांच किती मग ते अन्न आम्ही ना बन एखा आम जास्त बनवलं गेलं आणि एखादा फंकशन वगैरे काही राहिला त आपण आम्ही बाहेर टेंडर दिलेलं असत. मग ते आम्ही सगळ घरी बोलून घेतो. मग ज्यांना जेवढं लागलं तेवढा खाऊ घालून देतो आणि मग बाकी उरत ना ते ते काय करता डायरेक्ट फेकता आम्ही त्यांना पहिले च सांगून देतो, अन्न फेकायच नाही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या सोयी साठी करू त्यांनां गरीब लोकांमध्ये फुटपाथ वर राहता त्या लोकांना घेऊन देतो. लग्नामध्ये पण पाहिलंय काय किती वेस्ट
किती वेळ जात बापरे म्हणजे खूप वेळेस जात ते घेतात ना ते पण म्हणजे त्यांना नाही घ्यायचं
हम जेवढं लागेल ना ताटात जेवढं लागेल ना तर तेवढंच घ्यायचं. आ आपल्या लोक काय करतात आता लोक काय करत पूर्ण थाळी भ अस नाही करायला पाहिजे आपल्याना जेवढं पाहिजे तेवढंच खला पाहिजे असं पूर्ण ताट भरली.
आणि खात पण नाही अजून ते खात नाही ना मग कोणी कुणाला देऊन द्यायची जे कोणी येतो ना त्यांना पण हाकलून देतात.
नाही मग ते कस आहे लोक पूर्ण ताट भरतात खात तर काही नाही आणि मग बाकी लोकांना पण राहत नाही लग्नामधे खूप ठिकाणी गटवन जाते हे लोक असे करतात. जे खायचं आहे ना तेच घ्या तर ते कसं आहे दुसऱ्यांच्या पण पोटात दुसऱ्या त्याला काही जाईल.
हो जास्त तरी म्हणजे ये
हा जास्त जर बनवलं चला ठीक आहे सगळ्यांच ल लग्नामध्ये सगळ्यांचं जेवण पण झालं तर मग कस आहे ते बाकी उरलेलं खूप खूप लोक असतात खूप शेतमजूर वगैरे राहतात शेतात काम करतात तस लग्नतर मोठं करता म्हणून शेताकडे अस मोठी जागा बघूनच लग्न करत असतील ना. तर मग त्यां ते शेतचा मजूर वगैरे राहतच असतील त्यांना तरी द्यायला पाहिजे. ते तरी खाऊन घे त्यांच्या बोटात पडतं ना काम करत ते बिचारे एवढ
ह म्ह
हम् उन्हाच किती हे होत आता तर मग हे फंक्शन वगैरे त्याच्यामध्ये पण खूप वेळ जात हो
ह
लोक किती फेकतात ते कचरा डस्टबिन मध्येच टाकतात. भाजी ते सगळं मी तर खूप जणांना पाहिलं डस्टबिन मध्ये सगळे घाण वगैरे त्याच्यामध्ये अन्न टाकता आणि असं अन्नाची नासाडी केली ना मग त्यांना पण अन्न खायला जेव्हा म्हातारे वगैरे असं सांगता म्हातारे लोक जेव्हा म्हातारे होता तेव्हा अन्न खायला पण हे होऊन जातं भा कसले कसले आजारी होऊन जातात हा ह अण्णाची ना त्यानी तर केली नाही पाहिजे खरं खूपच यला पाहिजे वाचवायला पाहिजे आणि जास्त अन्न पण बनवलं की ते मग आपला महिन्याचा बाजारचा पण बजेट
हा
हा बजेट आपण महिन्याच बाजार भरलेला असतो मग ते आपण जास्त बनवतो फेकतो जास्त बनवतो फेकतो त्याचा पण महिन्याचा बजाराचा पण बजेट चुकतो ना,
हो.
हा त्याच्यामुळ अन्नाची अ खूप बचत केली पाहिजे. जेवढं लागतं ना, तेवढं हे लहान लहान मुलांना पण. थोडं थोडं ठेवा आपले लोक भरून, भरून लहान मुलांना पण ठेवून देता.
अ आणि त्यांना आनत आता तो बापरे खूप निघून गेलेले आहे. वर म्हणजे खूपच जो.
तेथे हा ते पण तिथ पण बाहेर जेवायला गेले. का जेवढं आपल्याने जेवढं खाल्लं जाईल तेवढंच बन घ्यायचं ना, तेवढंच ऑर्डर करायची. वेस् जात ते
आता हॉटेलमध्ये पण बाशी देऊन देतात. तंनाची प थोडी घणी किंमत असते बर बाशी देतात का बरं तुम्ही लागे सध्या दिवशी बवात त्या दिवशी द्यायला मला काय झालं तुम्हाला गरिबांना देऊन द्यायं कुठ पॅटवरच्या लोकांना देऊन द्यायचं.
ऊ पण कस आहे हॉटेलमध्ये जात म पण पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे खाल्लं तर काही जात नाही. हम्म खाल्लं तर काही जात नाही असं वेज जातं ते तिथंच पडून देता अजून. म ते लोकं वेटर लोकं काय करतात. घेऊन जाता आणि डस्बिन मध्ये टाकतात. घेऊन जाता आणि डस्बिन म्ह आपण आपण एक काम करायचं ना, आपण बाहेर जवालेच्या लोक तिथं त्यांना सांगित पिस आम्हाला पिश मग पिशव्यांमध्ये वेग, वेगळ्या भाज्या करून घ्यायच. आपण घरी येतो तेव्हा आपल्याना कोणी गरीब लोक दिसतात. त्यांना देऊन दयायच. ते तरी खूप छानच आपण काही त्याच्यात उष्ट हात टाकून टुकून तर नाही खत.
हो हो.
हम्म चला मग तुम्ही पण अन्नाची बचत करा दुसऱ्यांना पण सांगा. अन्नाची नासाडी नका करू अस ठीक आहे. हा ठीक आहे बाय.